हा. हॅलो, हॅलो, बोला.
आवाज येतोय का?
हो हो येत आहे आवाज.
बोल.
हम् हम काय चालु आहे झाली का झोप.
हो उठीचा टाइम झाला आता.
हो हो म मग रात्र ली ना आता हम्म. काय म्हणतात मुलं वगैरे झोपले.
हो मुलं झोपले.
हो अभ्यास वगैरे झाला असला झोपले असणार.
हो अभ्यास झाला खेळणं झालं.
हो हो रात्री पण खेळते का.
हो म्हणजे झोपेपर्यंत खेळणं चालूच असते.
हो.
हम्म.
हो तरी बरं दिवसा खेळायला भेटते मुलांना. शाळा किती वाजेपर्यंत असते मग.
शाळा बारा वाजेपर्यंतच असते सकाळी आठ ते बारा.
हो हो ना मग चांगला दुपारी खेळायला भेटायल न मग.
हो दिवसभर खेळ न तिकून आला की मी झोपून देत असतो.
दुपारी.
जेवण करायला लागतो आणि झोपून देतो नाहीतर मग जास्तच खेळात बसती.
हा हा बरं आहे ना मग.
अभ्यास नाही करत काही नाही इकडे तिकडे फिरते आणि खेळते.
हा.
त्याच्या त्या पेक्षा झोपुन देतो थोडा वेळ. तेवढा तरी आराम. आराम मिळतो तेवढाच असं वाटतं.
हा बरं आहे ना. शाळा झाल्या मग चालू.
हो शाळा एक तारीख.
काय माहिती अभ्यासक्रम बदलला वाटते या वर्षी शाळेचा.
हो लहान मुलांचा नाही शिंग मोठेचा बदलला.
हो नाही काय की मुलांचा बदलला म्हणतात त्या वर्षी अभ्यासक्रम.
हम्म.
हा हा.
तुमच्या मुलांचा बदलला वाटते.
हो बदलला त्यांचा कसं मी म्हटलं या वर्षी आपण. अ जुनेच पुस्तक म्हटलं कोणाचे असतील तर आणि. कसं पुस्तक वगैरे खचप महाग होतात ना मग शाळेचे.
हो.
हा म्हटलं पाऊ या वर्षी म्हटलं ते कायचं ते या वर्षी मी अभ्यासक्रम बदलला मग. आणि आता काही पुस्तकं आले अजून पण काही यायचेच आहेत अजून आले नाहीत अजून बाकीची पुस्तकं.
नाही का.
हा म्हणजे कसं ते आता छापखान्यामध्ये. खूप सारे पुस्तक आहेत ना आता महाराष्ट्रातले समजा. म्हणजे अ मराठी शाळेचा अभ्यास्रम बदलला मला वाटत. ते काहीतरी आणि म्हणजे बाकीच्या सर्व शाळांचा अभ्यासक्रम बदला. म्हणजे जे कॉन्वर्ट वगैरे आहेत ना सगळे ह सगळ्या कॉन्वर्टच.
अभ्यासक्रम चालू झाला असेल.
ह अभ्यास चालू झाला म्हणजे त्यांनी ते हे. पुस्तक बोलावले आणि टेक्स्टबुक यायच्या अजून वरबुक यायच्यात टेक्स्टबुक आल्या वरबुक यायच्यात.
हो का,
ह म्हणजे बाकीच्या सगळ्या आपल्या इथ जेवढ्या शाळा आहेत ना समजा कॉलेज सगळ्या त्या सगळ्या कॉन्व्हेंटचे पुस्तक बदलले त्यांनी
हो ना.
हा हा सगळ्या शाळांचे पुस्तक बदलले. आता ते लहान मुलांच कसं होत त म्हणजे ते पुस्तकं खूप जाड जााड झाले होते ना आणि ते लहान मुलांना ओझं खूप व्हायचं म्हणजे नर्सरी के जी वन के जी टू.
हो ते आता तीन पुस्तकाचे भाग पाडले पुस्तकाचे भाग पाडले असते.
नाही नाही भाग नाही पाडले त्यांनी, ते काय केलं माहितीय काय तेणी म्हणजे ते पुस्तकं त्याच्यामधला अभ्यासक्रम कमी करून टाकला अर्धा
म्हणजे जो मोजका पाहिजे त्यांना जो नेमका कामाचा आहे तोच ठेवला त्यांनी म्हणजे कसं आता जास्त अभ्यास झालता आण त्या लहान मुलांना म्हजे त्याच्या डोक्याच्या वर जात हो का नर्सरी के जी व हा ओझं खूप जास्त झाल पण म्हणजे कस त्यांना खूप भारी जायचं ते, आता म हो माझ्या भाच्याचं मी पाहिलं होतं मागच्या वर्षी खूप म्हणजे जाडजड पुस्तक होती त्याचे या वर्षी म्हणजे एका पुस्तकाचेच समजा त्यांनी दोन तीन पुस्तकं झाले.
हो का चांगलं झालं ना मग ते ज कमी झालं. जास्त मुलांनी एवढं मोठं टेन्शन जास्त येत होतं ना.
हा एका पुस्तकामध्ये कसं जास्त पेज होते की ते पेजही कमी केले त्यांनी आता आणि नोटबुक वगैरे ते कमी झाले त्यांचे म्हणजे अभ्यासक्रमच कमी झाला त्यांचा आता ह म्हणजे आता कसं खूप जास्त टेशन लागते आता नर्सरी केजी पण यां लेकरांना काय एपीसीडी वगैरे अस अ सांगु का ती
हम्म
होय त्याच्यावररती काय आता कलर वगैरे, नंतर आपला
हो याईन. नर्सरी ते के जी वन के जी टू पर्यंतची जास्त असा दुस रा अभ्यासक्रम नाहीच त्यांना फक्त तेच आय. ए बी सी डी अ अक्षर ओळख.
अक्षर ओळख हा मराठीचे समजा अ अ ते म्हणजे आपल प्राण्यांची नाव पक्ष्यांची नाव ह
फळांचे हे असे फक्त साधारण हे ओळख करून देण आहे फक्त त तेणी हे नर्सरी ते के जी टू पर्यंत.
हा ह.
कशाला काय म्हणतात कशाला काय म्हणतात.
हा हा नाही तसंही मुलांना कसं चित्र पाहून असताच सगळं लक्षात राहते म्हणा चित्र असते ना आता पुस्तकाचं सगळं हा
चित्राहून लक्षात येते पण मग इंग्लिशमध्ये कोणाला कशाला काय म्हणतात.
हा नाही मग ते कसं. ते कसं मुलांना आपण घरी आपण मराठीत न बोलता असल तर त्यांना ते इंग्लिशमध्ये सांगायचं मग. आपण म्हणतोना समजा की आप पण समजा आपल्या इथं गाय वगैरे आली तर मग त्याला खाऊ वगैरे म्हणायचं बफेलो, ती बघ आणि ऑक्स बघ असं. म्हणजे आपण त्यां नेहमी नेहमी ते शब्द वापरात आपले नेहमीचे ज शब्द वापरातले असतात ना त त्यांच्यासोबत तच तच बोलायची त्यांच्यासोबत आता आपण आपण घरात समजा प्लेट वगैरे म्हणतो आपणले बा प्लेट आण चम्मच आण स्पून आण म्हणायचं मग त्यांना हा असं आपण त्यांना म्हणजे इंग्लिशमध्येध्ये शब्द सांगितले की म्हणजे मग त्यांना ते लक्षात राहते की बा याला हे म्हणतात म्हणजे अक्षरओळोख तर होतेच होते पण कसं नेहमी घरात ज्या वस्तू वापरतो आपण त्या वस्तू पाह नय मग मुलांना त्याची ओळख होते आता एखाद्या शाळेत थ एवढ्या समज्या सगळ्या वस्तू असतात घरात ग घरात आपण सगळ वस्तू वापरतो ना जस डाळ डाळी झाल्या फळभजी झाले आपण आता घरी भाजीपाला वगैरे आणतो हम्म ते पण भाजीपाला त्याचे कलर कोणते आहेत आता टोमॅटोचा क
नाही ते सांगतच असतो ते तर सांगतच असतो त मी का चालूच असते त्याच्या बी लक्षात येणार की ते.
हमम हम नाही तेवढं तर कसं हा तेवढं आपण सांगतोच ना मला नेहमी नेहमी ते शब्द वापरत राहिले कि मग त्यांना कसं ते नेहमी डोक्यात राहते मग त्याच्या डोक्यात हा तसं आहे म्हणते मुलांचं
हम् दोन तीन वर्ष तेच ते आहे ना दुसरा नाही काही दुसरा अभ्यासक्रमच ल तेच आहे हम
आणखी काय मग
आणखी काही नाही आराम चालू आहे
हा हा
हम्म
बाकी आता काय मग शाळेचा आहे आता बाघकी अभ्यास चालू आहे मुलांचा अभ्यास घ्या झोप दिवसभरा तर लागले काम
घरातले काम चालू ठेवा
घरातले काम चालू ठेवा आता कसं नवीन काहीतरी शिकायला पाहिजे आता दिवसभर आपण कसं आता मुलांचे सकाळी डबे व वगैरे करून दिले की आपल्या डे थोडा वेळ असतो असं वाटत नवीन काहीतरी शिका मग एखादां बुक वगैर वाचायचं मग त्याच्यामध्ये काहीतरी नवीन माहिती मिळते
एखादं बूक काहीतरी नवीन
हा ऍप आहेत नवीन नवीन नवीन ऍप मध्ये काहीतरी आणि कस आता हा तर असं काहीतरी पाहायचं रेसिपी वगैरे पाहायची काहीतरी घरून बरून पाहायचं म्हे कसं मुलांना वगैरेडब्यात देत य ते मग
हो
हम तेवढाच त्रास कमी होत आपल्याला कसं म्हणून थोडं मुलाला काहीतरी दिलं तर
पहिली ते एवढं करायला टाईम नसत पण आपल्या कशी सकाळी सकाळी सकाळी मुलं लवकर जातात तर एवढ्या सकाळी लवकर होणारी रेसिपी पाहा लागते
हा एकदम सोपी सोपी रेसिपी आहेहायची आता आपला उपमा वगैरे झाला उप उपमा वगैरे झाला उपमा तर फास्टमध्ये होतो ना ते काही करायचं म त्या काय रवा आधच भाजून ठेवायचा संध्याकाळीच ह आपल्याला माहितीय ना आता उद्या आपण काय करायचं याच टेक्निक आधी रात्रीच करून ठेवायचं कि बा उद्या डब्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे ते जर वेळेवर जर विचार केला ना तर वेळेवर विचार कर अस म्हटलं की आपल्याला नाही जमत
नाही कायद्या कायद्या असच होते टाईम असा निघून जाते सकाळी सकाळी तर टाइम असा नि गुजर ते माहितच पडत नाही
हा रात्रीलाच मग त त्याच नियोजन कराय लागते की बा आपण उद्या डब्यात काय द्यायचं मग रात्री रवा वगैरे ते मग उपमा द्यायच असलं की उपमा रात्रीच रवा वगैरे भाजून ठेवायचा मग तू भाजून ठेवला की मग तो त म्हणजे कसं ते भाजलेला असला तर त्याच्यामध्ये डळ्या वगैरे किटकुल होत नाही त्याच्यामध्ये आणि तसं नेहमीसाठी भाजून ठेवला तर त्याच्यामध्ये ते हे होत नाही अड्या वगैरे सोंडे वगैरे त्याच्यामध्ये होत नाही
नाहील
हा त थोडासा गरम करूनच ठेवायचा कधी
हम्म
हम मग आध काय सकाळी उठल्यावर थोडासा गरम केला तो
ह लवकरात लवकर होऊन जाते
हा जे साहित्य टाकायचंय ते टाकायचं आणि पटकरच मग त्याला होऊन जाते मग ते आणि आवडतो लेकरांना उपमा वगैरे म्हटलं म्हणजे तसं तर शिरा वगैरे म्हटलं किी करांना शिराही आवडते म्हणा उपमा आवडते शिरा आवडते
हम्म हम् तसही स सकाळी पण एवढ्या लवकर काय करा काय नाही काय करा काय नाही मुलं लवकर उठत नाही शाळेची तयारी सकाळच्या वेळेस जास्त टाईम असा वेळ असा निघून जाते की माहितही पडत नाही
हा हा
मुलं शाळेत जायला काही कामही सुचत नाही त्याच्याच त्याच्याच रा लागते ना त्यांनी
हा हा
म्हणजे त्याच सगळी तयारी करून देणं कपडे घालून देणं सर्व सर्व करून द्या लागते सगळं करून द्या लागते अगोदर पाठवून द्यालाय हो गाडीवर हो गावातून गाडी आहे गाडी जातय ग गाडीपर्यंत नेऊन द्या
हा बर्याच मुलं असतील ना मग
हो म्हणजे आठ नऊ वाजे लोक टाइमपासच होते
हा हा हेच मला बाकी अजून काय म्हणता म
ह
हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतनी का
हो येतय आवाज बोलाचा
ह बरं ह बाकी अजून काय म्हणता म्हटलं मग
बाकी काही नाही आहे सांगाल तुमही काही न
हा नाही आमचं तर काही नाही आहे आता बस आ संध्याकाळ झाली आता हम्म झोपा आता आणि सकाळच उठायची बसता यारी उद्या आता उद्या त शनिवार आहे उद्या सकाळची शाळा आहे मुलांना
हो सकाळी उद्या सकाळची शाळा आहे
हा उद्या सकाळी शाळा बर ठीक आहे मग
ठीक आहे त नाही मी म कॉलणार